हॅलो!
हाय काय करताय!
काय नाही आहे बोला की,
जवल्या की नाही!
का
नाही आम्ही पण अजून आमचा अजून स्वयंपाक करायचय तुमचं काय चाललंय.
आमच्या स्वयंपाक चालू आहे.
हॅलो! होय का आणि काय,
होय काय नाही बघा निवांत. च्या त चपाती, भाजी,
तुम्ही आ भाजी कशाची आहे आज.
भाजी होय.
भात
भात आहे.
हा आमच्यात तर आज भरली वांगी, मसाल्याचे भात, चपाती, सांडगं, भजी, कोशिंबीर केली येताय का जेवायला या जेवायला.
जेवा जेवा. काय मग आणि काय म्हनताय.
काय नाही बा काय नाही तुमच्याकडं तुम्ही काय म्हणताय.
आमच्याड काय नाही बघा. काय बसले होते ग! टीव्ही बघत बसले होतो.
हा हा मी पण फोन बघत बसले होते
तुम्ही
मी पण फोन बघतच बसले होते नंतर फोन लावला
ह ह
हम्म
हम हा
म ममी ते
मग मी प आहेत घरी आपले सगळे जॉ मारत
हा हा हा पाऊसता कसं काय आहे तुमच्याकडे
पाऊस आहे भरपूर तुमच्याकडे
हम्
हम्
आमच्याकडे पण आहे
क उरालागे तुम
मोठाच्या मोठा जरा आपण उघड उघड अ
पूर वगैरे आलाय काय म्हणलं तुमच्याकडे हॅलो
आमच्याकडे पण आहे पूर आलाय पंचगंगे नदीला आमच्या इकडे तर
हा हा
हॅलो ऐकू येतोय काय
हॅलो
हॅलो ऐकूयाले का
हॅलो
ऐू आ आणलंले तुम्ही रेंज मध्ये नाहीये तुम्ही रेंज मध्ये नाही असा
आहे रेंज मध्ये मी बाहेरच आहे हॅलो
हा हा बोला बोला ऐकू या लागले हॅलो
हां बोला हॅलो
अगुवाला का
हा बोला
हो ऐकूयला काय हम्म बोला आमच्या इकडं नदीला नदीला पूर आलाय आमच्या इकडे
हम् हो आलाय का हा हा
काय करता येत मी स्कूल ला काय काम करताय तुम्ही हॅलो
तलाय
आयकुयेल का हा हा कुठल्या हॉस्पिटलला आर्थोपेडिक का गा गायनटला
अर्थ बेडिकलाय म ममी
हाम्हीण आतो
तुम्ही तुम् पण आहात भेट कला होय का
हम्म हच्
हा हा
मग काय हा हा घरी कोण कोण असते काय नाही
हॅलो
निवांत बघा तुमचं कसं काय निवांत आहे बघा तुमचं कसं काय आहे
अ का आमच नव अता इ हा
चांगलाय चांगलाय
ह हा
हम्म
मग
मग म्मी ते मम्मी त्या हो माझी बरी आहे तुमची ये आं
आमची पण ब
ह होय काय पावस पाण्याच जरा असं हे करायचं जरा असं काळजी घ्यायची
हा हा
हॅलो हम्म मैत्रिणी तचा फोन येत होता हो माझ्या शिवानी म्हण आहे तिचा
ह हां ह हां
हा
आणि काय मग
काय नाही बघा नंतर ना बोलूया मला एखादी कशाची तर छानपैकी रेसिपी सांगा ना नवीन
कशाचे हव तुम्हाला
हो एखादी नवीन कोणता तरी पदार्थ सांगा ना छानपैकी मी पण सांगते मला खूप आवडतं स्वय प करायला
हा हा
हा थांबा हं, एक वन सेकेंड.
हा.
चालतंय, करते आणि थोड्या वेळाने फोन.
हा चालेल.
हॅलो हा हा हा ठेवा ठवा.
हा हा.